हॅलो!
काय करालेस?
काय नाय बा आतच जेवण झालं बसलोया. तुला म्हणटलेलं नव्हतं काय? दोन तीन दिवसानंतर येणार.
हूम हम् आज हे घेतलं रे, सब्जेक्ट घेतला आज एक विषयाचा स्ट्रॅटेजि आणि टेक्निकस इन बिजनेस, शिकवल शहाण्या कंबाईन घेऊन.
कंबाईन घेऊन कसं काय शिकवलं?
कंबाईन घेवून म्हणज्या, आम्हाला पुढे घेतल
हूम्म.
म्हणजे आपल्या डेिव्हिजनला आणि त्यांना मागं ढकललं आणि आपल्याला शिकवलं. कसं काय? काय काय अस त. त्यात टॉपिकस असत्यात
हा. आणि
त्याचाच एक चार्ट दिलाय.
हा.
बोर्डवर लिहून दिलता, त्यो आम्ही कॉपी पेस्ट केलाय, म्हणूनच म्हणला आज आला असतास तर बरं झालं आस, टीचरांनी सगळं सांगितलं आज. आणि एवढी जास्त पण नव्हतीत आज आम्ही म्हणजे सात, आठ जणच होतो फक्त तीस मधली
हा हा.
टीचराणी बोलल्या बाकीचे कुठे आहेत? म्हणला काय माहत नाही, मग तेवढं असूदे म्हणले आणि एक चार्ट तेवढा दिला आहे मला एक त्या सब्जे सब्जेक्टचा
ते काय तेवढंच झालं मग
ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे बघाय गेलास, तर हेज शिकवलं कॉस्टिंगच जरा घेतलं. कॉस्टिंगच पण काय आल्या टीचर आणि सांगितलं फक्त अशा अशा प्रॉब्लेमस
हा.
ते आणि मग नंतर इंग्लिशच पण सर आलेत ते काय बसलेत आणि गेलेत म्हणजे मेन एकच विषय सब्जेक्ट झाला स्टॅटिस्टिकल टेक्निकसचाच हम् बाकी कि एवढं कोणतं झालं नाही.
मग काय आधी हे बनवा गेलतास?
होय.
का आज का?
ते मी पत्या तेन गेलतो रे चौघ पांज जण गेलतो आम्ही
हा हा.
तुमन ला चलमुन चलमन अस असते. नको नाही म्हणालतो आणि नेला बर संगीता
हा हा. मग काल त्या पॅन्टचा फोटो टाकला नाहीस तू
अरे लक्षातच नाही टाकायला.
हम् टाकून ठेव म मला
टाकतो की अरे मला आज जय देशा आणाय गेलतो. तो घालून आलोय आणि पॅन्ट माझी कुठलं काय डाग लागलंय त्या पँटेवर क्रीम कलरच्या
हा.
मी त्यो हेचा शर्ट माहिती आहे का तुला. गोव्याला अ गोव्याला गेलतो बघ
हा माहित हाय की.
जवळ बोटला बोटला उभारून काढलेला हाय ब फोटो गॉगल घालून ग्रीन कलरचा आहे बघ तो. तेज्यावर पँट घातलेली शान्या ती.
मग हा.
चांगल्या भारी वाट कल्ली जाणे त्येच्यावर घरात मम्मी म्हटली जरा नवीन कॉम्बिनेशन वाटतंय वेगळं वाटतय जरासं मम्मी पण म्हणली. तो शर्टच घालणार होतो.
हा.
पण तो राहणूनदे म्हणतो नको आज घालायला म उद्या नाय तर परवा घालूया. म त्यो घालून गेलो आज. ग्रीन कलरचा.
हम्म.
ते राहू दे अ संध्याकाळी मी जरा जुडओ जाणार फ्रान्स
हा बघुया की मला पण जायचं हाय ते तिकडच डीमार्ट मुबक
कोणतरीे
सुपर मार्केट का डिमार्ट म्हणतात बघ.
हा.
तिथं काय त्या अनीमीच टी शर्ट आलात. मला बहीण सांगालती. हा म मी काय मला माहित नाही त्या आल्यात तोटावा मग मग मी बघा जाणार होतो
हां.
परवा तिकडं गेलतो पण रेल्वे स्टेशन च्या हित होतो. खर की जायला मिळायला नाही. लॅपटॉप बघायला गेलेला नव्हतो काय मी.
माहिती आहे की.
खरं गेलो नाय. मग परत आलो माग बघू जा का
हम् बर बर
कामावर खरं जायचं असल तर बघा मग काय करायचं
हा हा मग सवैम्याला पण विचारयला लागल ते पण मला म्हणालत मला पण घ्यायचं म्हण शेर्ड
हम्म
नंतर फोन लावून विचारचोय मला
हा
काय म्हणते बघा आणि मी तुला फोटो पाठवतो घेतलेल्या पॅनटेचा त्या आता क्रीम कलरच्या पॅंटवर काय मला त स्ट्रीप शर्ट बसत परफेक्ट मॅच होते
हा
बाकीच्या त्यात एक ब्लॅक टिश कलर आहे पर्पल म्हणजे मिक्स जास्त मिक्स आहे जरा लाईट ला आली की, पर्पल कलर जरा दिसतोय तेजा.
हा.
तेजा वर आणि दुसर ब्राऊन कलर हाय आहे, पण एवढी डार्क नाही पेंट ब्राऊन आहे, त्या दोन्ही वर कुठला सूट होतोय बघा- बघा. व्हाईट त्या ब्राऊन वर सूट होतोय, ह हो पक केट हाय.
साईडला
साईड ला पॉकेट आहेत, बॅक पॉकेट आहेत, म्हणजे टू पॉकेट आहेत.
हा हा कळालं. म्हणजे गुडघ्याच्या इथं आहे का?
नाही नाही आपले रेग्युलर
हा मग तेच एक चालु हाय.
तसेच
हा हा.
कार्गो सारखी नाही आपली रेग्युलर
हम. आणि बघूया जायचं असलं तर सांगतो. माझी मिटिंग आहे. कितीला वर त्या अण बघतो. तोव आणि त्या उमेशला सगळं सांग
बरं चालतयं चालतयं.
येताना मग वडा विडा खाऊन येऊ आपण, लय दिवस झाले वडा खाल्ला आपण.
होय रे.
हम्म
ते आता घेयचंय, ते काका ओळी करतील. आला नायसाक. का इतके दिवस ते ना असं बरोबर बोलतील आपल्याला बघ.
हम्म
त्यात आणि, गेलो नाय तर.
जायचं असलं कितीला जाऊया मग?
सातला जाऊया. नाय सातला पण नकोच.
कामं व्हाय पाहिजेत खरं सगळी, कामं व्हाय पाहिजेत तवर.
हा होणार की, माझं आता नाही एवढं नाही जास्त काम माझं
एवढं नाहीे. बघुया की, कर कि मग जाऊया.
मम ए बघ मी आय औ ध्रुवनाथ तो आता कामाचा सगळं आटपतो एवढा लोक करू दे तेवढं करतो
हम
आणि तुला मग झालं की फोन लावतो
किती बरं घरं तरी
अम् साडे सहा पर्यंत लावू
आणि खेळाला जाणार नाय
नाही खेळाय जाणार
का?
जाऊन या की तिकडं तू असलास का नाही तू जरा बरं पडतयसं रे म्हणजे तुझी तू सांगतोयस बरोबर तळीतेन जरा तिथं चांगलय अरे होय म्हणून म्हणलं रे आलो च काय खेळाला आता काल तर कुठे गेल तो मग राहुं दे या आज जायाचं पण उद्या जावया आता तिकडं जाऊन या ते एकदा राहिलयं बघ एकदा राहिल का नाही राहते रे तुला पण माहितीय एकदा राहिलं की पुढे ढकलं की ते पुढच जाते त्यामुळं म्हणालोय
गाडी्या आहे काय घरच वाड
आहे मा याड गाठी
कुठली आहे
ऐक दुसरे आमचे
बघा अ तुला सांगतो म कधी जाचं सातपर्यंत साडेसहा न हो सात ना
ए अ तू मला सांग आता तुझी मिीटिंग आहे तसपणार
ठीक आहे तास दीड तास
तच दिवसात मग त्याच्यानंतर काय काम आहेत मय बघ मी काय फोन करत नाही जर तू मिटिंगमध्ये असलासर आवड होईल फोन करता मी मेसेज करतो फक्त तर तुला माझं काम असेल सगळं झालं की
हा
मग त्यावेळी मला काय असेल ते सांग म्हणजे जर मिीटिंगमध्येध्ये असला तर मला कळलं च तू बघितला नाहीस तर
हा
नंतर मग कर मला फोन झाल गे तुझं काम मी माझं सगळं कामवरून घेतो
हम्म आणि चालते
हा
आणि पल दज का जाज त शटकत पवाला
हम्म आता कुठे जाततोच आता
कॉलेज चालू झालंय
कॉलेजचा प्रश्न आहे ना ते त दुपारी सोड
हा दोघच झाला आ घंटा यती
जा त्यात काय एवढं आता पोरं नसणार क निमर पोरं बाकीचे असत की आपण जरी दोघं झाेल तरी एक तर उलट जायला कंटा येत दोघ असली तर काय एवढं वाटत तर नाही एकट जायला कंटाय ते
तस सांगत नाही रे आपल्या ग्रुपच सांगालोय
ग्रुपच आता ते बघ त्यांच्यासाठी तर आपलं एन्जॉयमेंट सोडू शकत नाही ती आलीत आलीत नाही नाहीत आपलं काय फाय फायदा हाय
होय
उलट तीच नंतर म्हणतील गेलो असतो बरं झाला असतं तुमच्याबरोबर आलो असतो बरं झालं असतं सुट्टी पण तशीच होय गेली असती घरात बसून
हा
ते हे आपण जाऊया कि मग आपण गेल्यावर बघ आपण जर गेलो
हा
तरी ही येताना येत्यात येत्यात आपल्या माग आपल्या आपणच
हम्म बघा घ्या
मग उद्या जावूया कॉलेजासनं जाऊन आलो की
हम्म
कॉलेजला जाऊन येतो घरला आलो की आवरल्यावर जाऊन जर असं जावूया
चालतय बघाव घे मग फोन कर खरं मला उद्या मग
करतो की त्याला फोन हा
आणि मग उद्या उद्या नाही परवा ईन जास्त करून कॉलेजला
हां
चालेल जावूया की मग दोघं फोन कर मला कॉलेजला नाही मी फोन करतो सकाळी उठल्याव बाहेर पडायला लागले असते मला फोन करणार
ते राहून दे स्वप्ना पण छान आहे या ना कॉलेजला दिसना मला स्वप्ना
नाही तेच ते स्टडीरूमला आज जावून य म्हणून सांगणार होतो
अरे गेलतो पण म हा ती दि.. दिसाय नाही मला बाहेरनच बघित शिपाई मला सोड ना मला आय डी नसल्यामुळे
हा म
मग बाहेर न बघितलं मी खरं दिसना मला आत आणि ग्रुप मधली पण कोण दिसाय नाहित बघतो मी उद्या बघतो दिसलं की फोन करायलाला सांगतो तुला.
नाही नाही, दिसलं की हाऽ ऽत्यावेेळी मला ऑन द स्पॉट फोन कर हाऽऽ हम्.
आणि डायरेक्ट देतो तेज्या कड..
हा. आणिऽऽऽसकाळी बंडारं बोलायचं होतं. मलाच द्याना वेळऽऽ नाय मला ऐकू ऐतय भायेर त्याऽ ऽ मऽऽ अडकलो कामात.
सोडऽऽ
बंडाला सांगितलास नव तू सगळं.
सांगीडलयऽऽ
नं काय विचारलं का नायऽ ऽ तुला.
नाय म्हणजे असं विचारायला, तो पण शानां गडबडीत होता. त्याला पण वेळ झाला वाटऽ अंऽऽऽझाला कामावर. मग म्हटलं संत्याला तेवढं, तोंडाव जाता जाताऽऽ
हाऽऽ
आणि काय ते विचार म्हणून,
म तो थांबला नाही रे मी सांगाच तोपर्यंत.
हम्मऽऽ
कारण की लेक्चर तुला सांगितलं की लेक्चर आज घीटलं ते स्टॅटिस्टिकल टेक्निकचं त्यामुळं जरा वेळ झाला.
किती ला गेलं म ऽ
तेऽऽ अंऽत्याला आता साडे नऊ ला ते दहा ला टच व्हायला लागतय, पावणे धा ला बाहेर पडलाय त्यो कॉलेज मधनं. मंजे कॉलेज, पावणे धा ला संपवलच आज, आणि ते खालती यायला. नं तिला धा वाजलं, तिथं जायला सव्वा धा वाजलंत त्यनं जाता जाताच फोन लावला तूला. माझ्या मते असणार. कारण की मी त्यला बरोबर गेटच्या दारात असुन सांगीतल्यालं बंडा फोन लाव तेवढा जाता जाता शंत्याला म्हणून. बर बरं म्हणला. लावतो म्हणला.